हॅलो.
हा बोला की मॅडम.
हां बोला की. पडले.
फोन होय ते सलग झाले.
आईशप्पथ कसं काय झाले हो खर.?
होय दोन-दोन कॉल तसे झाले. झिरो सेकंड वरच सलग पडले. रेंज प्रॉब्लेममुळे तस झालं.
झालं असेल का हम्. हॅलो. मला ऐकू येतय की बोला हम्म. रेंज ने रेंज नसते मूळ ओ. हा होय. हाय.
मग मला याय लागला आवाज बोला की.
हां बोला की. मग. तुमच्या इकडेे असं कोणते सण मोठ्यानं असतंय दिवाळी?
ठे असता दसरा पण असतंय बऱ्यापैकी.
हां दिवाळीला अस फराळ काय काय करता असं?
दिवाळीचा फराळ पण असतोय की भरपूर त्याच्या आधी आम्हाला दसऱ्यात पण भरपूर करायला लागतंय. अ नऊ दिवसाचे उपवास आसून हो माझे उपवास पण असतात आणि कडकण्या आणि कारंजा हे सगळं दिवाळीत दिवाळीच्या आधी दसऱ्यातच होतंय एक फेर
हां.
आणि म पुन्हा ज आणि पंधरा दिवसात लगेच दिवाळी असतेच की दिवाळीला नव्हतीस. त्याच्यामुळ करंजा तेवढ्या आमच्या जास्त आ स होतात. त्यामुळे दिवाळीला शक्यतो करंज्या नाही नाहीत करायला लागत संपल्या तर एखाद वेळेस तेवढंच ते पाहुण्यांसाठी वाटायला कराय लागत्यात. आणि सारखं सारखं तर किती करणार ना माणूस घरात म्हणि फक्त असल्या तर ठीक करायच्या नाही तर फक्त वाटाय पुरता ताज्या करून ते डबे द्याय लागतात नाही
होय द्यायला लागतंय
ते तेवढं थोड्या करायच्या मग परत आणि. आणि चिवडा चकली हे दोन तीन प्रकारचे लाडू होत्यातच रव्याचे, बेसनचे, बुंदीचे. शंकरपाळी चिव
हम्म हा मग नवरातीला नऊ दिवस काय खातसा?
नऊ दिवस उपवास असते त्याला फळेच खायचं असतय आसं खिचडी किंवा मीठ घालून शिजवलेले अन्न असलना का झाल.
मग पोहे कशाचे?
पोहे नाही. पोहे काय आम्हाला खिचडी पण नाही चालत नवरात्राच्या उपवासात.
मग काय म्हटलासा काय खातोय मी.
फळ फळ
फळ आण.
हा फक्त नऊ दिवस फळावर राहायचं ते पण एकच टाइम.
एकच टाईम ठरवायच सकाळी खायच का संध्याकाळी.. हम.
आणि जर आपण सकाळी खालो तर नऊ दिवस सकाळचच खायचं. नसेल तर म संध्याकाळच एकच टाइम खायचा असं हो चालतात सारखे सारखे फळ पण नाही एकच कुठलं तर फळ खायचं असच.
कुठल्या देवाला नवरातन बसतासा घरातल्या? अंबाबाईचच हा.
हा.
हम हम. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते हे ना.
होय आमच्याकडच जरा कडकच आहे म्हणजे त्रास होतो करायला लागतच.
होय.
आधी सासूबाई करत होत्या. मग आता त्यांना होत नाहीये मग करतोय तो. दोन वर्ष झालं नाहीच.
आणि हो आता आमच्या इथ शेजारच्या. एका गावात कसे बसे एक खारी गाणी तिरीज घेतात. आज सकाळी घेतलं की उद्या. एक तिरी तिरीत तेवढं थोडं. देवासच तरीत ते. तीर्थ बोलतात.
तीर्थ.
हम् ते पाणी नसते. ते का ती हच्यातलं देते ह हम्म मग दुसऱ्या दिवशी घ्यायच. नऊ दिवस तेच खायायचं नुसत. असं एक-एकदा उठाय येत नाही मडपातून नाही नऊ दिवसाने.
् मग काय तर.
लोक
होत अस. लई अशक्त पाना येतोय.
हो.
हम.
हम्म खर. ते नाही बा होत नाही एवढं कडू. आमच्या गावात कसं आहे सांगा. दिवसभर उपवास धरायचा. काय खायच नाही संध्याकाळी दही भात खायचा.
दही भात
हम्म
हो चालते की.
आमच्या देवाला तशी पद्धत आहे.
अ ह ह
दुधभात किंवा दहीभात तिखट खायचं नाही खरं नऊ दिव
अ हा हा
दिवसभर काय खायचं नाही, संध्याकाळीच तेवढं दहिभात खायचं देव असं करतात, कोण कोण देवळात नवरतन बसतात ती काय देवळातच बसतात.
बर
हम्म घरी बसली पण तशीच नऊ दिवस.
हा हा हा हा
हम्म
निभ एक निभवायला पाहिजे ना ते. नऊ दिवस पूर्ण व्हायला पाहिजे इकडं जायला पाहिजे.
जायला पाहिजे
हा
ते नाही चालू असतय कोणाच काय असतंय.
होयच की. कशाच न कशाच तर चालू असतंय, बी पी दमा असं काय काय असते ते.
होय
त्याच्यामुळे जमतेय त्या लोकांनीच केेलेलं बरं पडतंय.
होय. जमतंय त्यांनीच केलेलं बरं, नाय जमतंय त्यांनी उगच करून पापात पडाय नको बा.
होयच की.
हम्म मग ते नऊ दिवसानं मग नवरत्न धरणाऱ्या माणसाला कापडं तेन असं तुमच्याकडे घेत?
होय होय, आहेर असतुय की.
ते आणत्यात, हम्म.
आणि आपल्या आपण पण आणायचं बाहेरची भावंड पण आणत्यात.
हा
माहेरकडनं आपल्याला भावाकडनं पण आलेला अस ते आणायचं असतंय, म्हणजे येतेच ते पण आण आणतात माहेरचे लोकं
होय, आमची दिदी धरत्या नवरात्र दोन वर्ष.
होय का? नऊ दिवसाच असते तुमच्यात पण?
होय दीदी नऊ दिवस धरते.
हा कुणाचं सात दिवसाचं पण असतंय कुणाचं उठता बसता पण असतंय.
हम्म, होय धरत्यात सात दि उठता बसता पण. खरं नाही, ती नऊ दिवस बसत्या आणि आमचे मिस्टर दोन वर्षा पाठीमाग दोन वर्ष देवळात बसले होते.
हा
हम्म
कोणतर एक धरलं तर चालतंय की.
होय नाही मला झेपत नाही. माझं जेवण लई नाही खरं. आहे तेवढं मला वेळेत लागतंय. आणि दुसरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी. दही बी खात नाही दूध बी खात नाही मला तिखट लागतंय. दुध बी नाही दही बी खात नाही दुधाचे प्रोडक्ट खात नाही.
बरं
हम्म
तिखट चांगलं वाटतंय तिखट गोड असं बरं वाटतं खायला गोड असं खाऊ वाटत नाही मला अजिबात.
हा हा पण तिखटशिवाय पोट भरत नाही असं.
हा तसं.
असते एखाद्याला सवय.
हम्म.
हा हा. तुमच्यात मग देवाला वगैरे बाहेर जातात की नाहीत.
देवाला जातात की आमची येळवण जूगाईला ही आहे. आमची कुलस्वामिनी येळवणजुगाई.
बर ते कुठे आलं?
ती कुठे होती लांब येते बघा मलकापूर बांबूड लांब आहे लय ते.
तुम्ही जा गेला नाही का कधी?
हो गेलोय दोन गेलोय लगीन झालेपासून लग्नाची जत्रा एकदा घेऊन गेलती. आणि त्याच्यानंतर अनेकदा अशी गाडीवरून एकदा गेलतो.
हा हा हा हा.
हम् खरं तिकडला एवढा भाग समजत नाही ओ.
कर्नाटक आहे का ते?
नाही कोकणच साईट राहते खरं दुसऱ्या कोकण साईड ला राहते त्या साईडलाच राहते.
हम्म आणि मग कसं त्यासनी हेे तेन कोंबडी लागते नाय न्ह्यायला. कोंबडी कापून तिथंच करून खाऊन याय लागते. म्हणजे लगिन झाले की बाऊ कोंबडा कोंबडी सगळंच देतात अससं बकर आपल्या हेच्यावर हाअसते जोड देतात असं ती लगन झाली की कोंबडा कोंबडी घेऊन जायला लागते हा.
हो मतरी एक ठिकाणी बर
हम्म आमच्या इकडे पद्धत आहे तशी सवास मिळालाय लागतात ब कर्रेच्या त्याशिवाय लेगीन मान्य होत नाही.
मटनच्या
हां. पोळ्या पण पोळ्या पण अशे शाकाहारी पण सगळं करायचं पापड वगैरे प सगळं. आणि ते पण दोन ताटं करायची सवासनी.
दोन ताटं खाल्ली जातात.
होय. त्यांने काही व्हेज असले व्हेज खाते नॉन व्हेज असले नॉन व्हेज खातात आणि एक घरी घेऊन जातात.
बर करायला म्हणजे असं दोन्ही संघच करायचं.
संघच करायचं ते अकरा असतेत.
बर.
सगळ्याच मटणाचं जेवण आणि शाकाऱ्यान जेवण असं करते. आणि चिकन आणि करतय म्हणजे असं लग्नात दणका मोठा असतोय ओ. ए एका बकऱ्याने काही येत नाही दोन तीन असे कापायला लागतात.
मग लग्नाच्या पूजेला पूजेच जेवण कसलं असत.
शाकाहारी असते.
हा मग हे बकरी तेन कधी कापायचं. म्हणजे ते गोंधळला काय म्हणतात की ते.
दारच लग्न करतात आमच्या इकडं कोकणात आणि. बकरी दारातच कापत्यात. हिकडं लगीन झालं की तीड बकरी कापतात. आल्या आल्या शाकाहारी जेवन वाडतात माणसांनी आणि संध्याकाळी मावसारी वाढतात.
ह होय.
हम्म.
असं आहे होय. बर ठीक आहे. ठीक चालतय ठेवू.